हॅलो!.. आवाज येतय का?
हा येतोय मला, हा येतोय का?
हा..
हा येतोय?
काय करते?
मी.. आता जेवन झाली, भांडी झाली.. मग बसले होते.
हा.. का
हम्म.. तू आवरल?
पाऊस उघडला का? माझं एवढ्यात आवरलेत. भांडे.. एवढ्यात भांडे आवरले ती मग चाले झोपायची तयारी आथरून टाकायचं.
हा.. आमच पण तेच झाले बाकीचे आमची घरातले सगळी झोपली पण मी जागी राहिले. हा.. आज आवणीचा पहिला दिवस होता ना सगळी दमुन जायला ती
सगळी दमून गेल्यात ना?
हा.. हा.. सवय रात नाही पहिल्या दिवशी
तू नाही दमली का?
मी दमली ना.. ह्.. कंबर ज्याम झाली पण आता अ.. म. आईन अंग टाकलय बोलत होती बरोबर
हा.. का
हा.. पण अस दुसरी लई दमले ते आठ वाजता झोपून गेले असते.
एवढ्या लवकर
आज जेवलेच लवकर जेवली ना आठ वाजता घेतलाय झोपुन सगळ्यांनी.
स्वयंपाक कोणा ना केला होता सगळे आवाय गेल ती.
दीदु न केलत ना.
ती लवकर आलती का पुढं?
ती लवकर आली होती.. ती फक्त खानायलाच आली मग आवया नवती आली ना.
ह
ती म्हणती मला नाही आवता येत, म्हणलं मग जाय घरी घेऊन जाते.
यंदा सावणी केली का तिनं?
हा.. यंदाच फक्त खान आहे खण ते मोठई नाही एवढं बांधता येते मी ए की याची बांधाया.
हा.. का, हळू- हळू बांधायला आवायला शिकवायचा.
हा.. तेच करायला लागेल पण ते पाणी पकानीरी भिजल. भिजून ठेवल म्हणलं पड आजारी. आपली काय..... हा बरी आहे ना
हा.. हा..
एवढ्यात त्या गोळ्या खाल्या. मग म्हणला आता मग करीत का नाही तू फोन नाही तर मग घेऊन दे झोपून.
ह्म्म्.. ह्म्म्.. नाही करणार होते पण दुसऱ्या फोनवर बोलत होते ना.
हा..
ह्म्म्.. तो फोन ठुला अन म्हणल आता करावा फोन
हा..
ह्म्म्म... आता जेवणाला काय केला होता?
हम् जेवणाला केलं होती डाळ अन आज.
हा का?
काल पोळ्या केला तर ते सकाळपर्यंत खायल्या दुपारपर्यंत.
आखाडी एकादशीला हम्म.
मग आज केलत डाळ ण भात पापडा मिरची.
अन त्याच्यावरती मस्तपैकी डाळ अन वरण शेंगांची भाजी केली होती.
हा.
हमम.
विकत चांगले
मीकत आणली होती बाजारातून बाजार भरते नाही ईकड. शिकळ वारी मग ति पून आणली होती बाजारातून ते बाजाराच्या दिवशी बि पका पाऊस भाजी घेत ता ये ना काय व्हयीना सगळं भिजून भाजीपाला सगळा वला वला येत आम्हाला भाजीपाला टिकत नाही जा
हा ठीकतही नाही जास्त घेऊन.
हम पाण्याना बिजत राहते तेव्हाच खराब होऊन जाते.
हा. आणि ना तिड दुकान आपलं बाजार भरतोय भाजीपाल्याचा तेक शुक्रवारी भरतोय आपलं रविवारी.
हा प्रत्येक शुक्रवारी भरवतोय
दुकानात?
हा येतेत ना दुकानात भरपूर येतेत.
अ अशा वाढ्या सगळ्या वाढतली माणसंही येत असतील ना?
वाडीतली गावातली जापांवरून एकूण शिग्याची ठाकूर वाढायची बर
हा हा बर आता म्हणजे बरीच सोय झाली त्या गावात.
हम्म बाजीपाला राहतय खावाची दुकान राहत्याती.
हा.
तर ते अस खेळण्याची राहत्याती. पाऊस जास्त असला का मग नाही राहात एवढी दुकानं.
हा उन्हाळात जास्त राहत असतील.
हा उन्हाळ्यात जास्त राहत्यात.
परत बोहाडाय राहतोय तुमच्या गावात आमच्या गावात तर राहतय नाही बोडाय नाही राहत काही
ह् बोवाडा राहतेय जत्रा राहतेय मोठी.
हम गाव कोठे आलं तुमचं?
हा प्रदक्षिण भरत आहे ना मोठा चार पाच दिवस राहतय.
हा ना?
हम्म.
ह्म
यायच नाही एखाद वर्षी आमच्या गावाला पाहायला.
नाही येत तुमी. येईल येईल म्हणते कुठं येत नाही पक्की थंडी राहते तवा नेमकी पद्धत राहते ना?
हम्म थंडी हा थंडीच रा तित थंडी चालू होते ना?
हम्म म्हणजे आता आधा भरायला लागला ना. परर्दर्शन आदी च नव्हतं बरं.
आधी नव्हतं भरत आता भरत आहे ना, मस्त राहते मोठा बैल बाजार भरपूर बैला येतात लांबून- लांबून.
हम्म जतरा भारी राहता असेल ना.
हा जत्रा ही भरपूर राहते. प्रदर्शन मध्ये नंबर काढतेत बक्षिस राहतात मोठी मोठी.
त्या हा त्या प्रदर्शन मध्ये का.
हा
हम्म मग भारी सोय केली आता गावात.
हां
मण गाव च सुधारलाय नाही ग घरा भारी झालंय.
सप्ताला ए एण करस
हा येईल ना एकांद वर्षी.
तुमच्या इकडं बरं जात आहे का नाही.
हा मग सप्ताह राहतोय ना, आमच्या इकडं सप्ताह राहतोय जत्रा राहते मग. फक्त घोडा नाही राहतं.
हा का आमच्या काही एक देवीची जत्रा राहते. एक देवीचा घोडा राहतोय ना. हम्म सप्ताहिक मोठा राहतोय आता आच्या इकडं मस्त राहतय कार्यक्रम. मोठे मोठे बाबा राहतेत.
हां तू जाते क नाही पाहिलं मग.
जाते ना.
हम्म तुम्हाला काय जवळ आहे ना जायला.
हा
जवळ असं काही नाही वाटत जायला.
अ एखाद दिवस वर्षी यायचा मुक्कामी दोन तीन दिवस.
हा यायलाच लागत आहे एखद वर्षी वनगुडा येतय आणि आता यायला जमत. नाही पोहरा की काय लागतं
तेले घेऊन यायचं सुट्ट पाहून.
मग त्या पोहारच य ति नाही तिकडं. तिकडं मामाच्या म्हणलं त कटाळा येतोय यायचा.
का बरं करमत नाही का इकडं. हा दि असयच्या गावचं
हा आणि मलाही करमत नाही आता तिकड म मी नाही येत.
पोरा आमची पोरं कधी मामाच्या इकडं नाही जाते ते करमत नाही.
तनली सवय नसली कडची सवय
हा एक रातभर नाही जाते कुढंच
मग या तशीच आणि मलाही नाही आता करमत तिकडं मी नाही रात एकाच दिवस गेलते तर करमत ही नव्हत कशी तरी राहिले होते.
हा का मला तू जायला सुट्टी राहत नाही. राहायला सुट्टी राहात नाही जात हि नाही राहत हि नाही.
मग तू जायचं नायी का येकान दिवशी मुक्कामी शनिवार सुट्टी असली का म्हण.
अन पण मग घरी नाही ना रात मग करायला कोणी.
हम् घरी त्या पोरांच्या आई राहते ना.
आजी नाही ना काय करत म्हणून तर कुढं जाता येत नाही आजी मुळ, पाणी नाही आणता येत. स्वयंपाक नाही करता येत, त्याच्यामुळ मग नाही कुठं जायला
म्हणलं बसल्या बसल्या स्वयंपाक करीत असत.
नाही नाही स्वयंपाकच नाही न काहीच नाही.
हम्.
मनता नाई जमत करायला.
हम्म.
वय मानान
हा वय मानान आता होत नाही ना पहिला जास्त काम करीले.
हम्म. पहिलं लोकांचं लय हाल, खायला नाही काय नाही सारखं नुसत काम
हा लवकरच उटायचा पहाटीच उटायचा.
अन दळन कांडन कराय लागायचं.
हा.
म आता वयाच्यानुसार काम व्हतं नाही.
हा.
थकवा येथे तेवाच दम लागतय
अ.
गेल्या वर्ष पोत कराय क कस या वर्षी आता काहीच नाही करत फार दमलं तस का नाही का?
हा ना तर नाही होते ती पण.
हम्म. ह आम्ही नाही सांगते काय काम, बस म्हणल आम्ही घेतोय करून मग सगळा
हा.
दिवसा असून त्या ताटा मगता चांगल
हा मन ताक माहिती.
हां का?
हम्म.
तर जात असतील कामाला आवया सांगायला.
हा आवया घरचीच, घरची इड च आवनी सोमनी. दुसरी कने कुड अन दोन मशी यती मतार्याक सासर्याक. दोन मशी सांभाळतेेत आन मग काय गाही.
म्हशी जमलेत का नाही आता?
आणि गाबन ये ती जणतील आता दिवाळी मधी जणतील ना वो.
दिवाळी मधी.
हां.
म्हणला आता.
नाही दिवाळीतच दोन्ही पण दोन आहेत ना दोन्ही त वजन दिल.
नंदू ताई देत नसतील.
दूध दचेत ना मग.
ला आम्हाला देत्यात का
तुम्हाले हा तुम्हाले देत असतील ना. चहापूर्ती खायला.
नाही ते असं कवळं दूध नाही का राते
हम्म.
चव्हा देत्यात आणि मग नंतर त्याच्यात लावून एवढं फाटेव, आम्ही हा मग नाही आम्ही नाही घेत, पाहण्याला नाही घेत काय नाही, फक्त कवळं राहते तवा मंगे देतोय.
खायला नाही मंग घरी ठिवती होती का थोडाफार.?
नाही आम्ही नाही मांगती
दईन ते आता करीत नसतील मग.
नाही, प आम्हाला लागला तर आम्ही आणीतो डेअरी वरून. दही करायला, हम्म.
घरचं असून खायला भेटत नाही.
हा ते दुधाच कसं, हात चालू राहते नाही दोन पैसे येत राते, म्हणजे कोणाच मागायला नाही लागते काही नाही.
हा मंग.
आता तेलेपण देणार आहे परत.
हां. तेच ना, एक तर आपलं तर हे असं पोरांचच करता करता जातय.
हा, आता लय महागाय झाली आताच्या काळामध्ये.
अग काय
भाजीपाला ही म्हाग झालाय, अन सगळ्याच गोष्टी महाग झाल्याती.
हां.
पोरांची शिक्षनं पती माग
मग पोरांचं शिक्षण करावं का काय काय करावं, असं हून जातय.
हम्म.
होय त्यच्यामुळं त्या पोर हा रबी होते ना, हारबरा होतोय वाल होतोय.
हा का.
हम्म, रबी चांग होते. हां मंग हरबरे ईकती, नाई ते नाही करीत आम्ही, फक्त हारभरान वालच करीतोय. हा वा हा मंग हरबरे झालते ना, चांगली अर्धी गोणी झाली होती‌.
आमच्यात तर होतयी नाही आता, हारभरही नाही होती अन वालही नाही होती.
वालही नाही होत का?
नाही ना, वालही नाही होत आता.
हां, नाही आमच्याकडं होते, वालही होते न हरभरे ही होते.
आता दोन वर्ष झालं होत नाही,, होते नाही तर मग वयच कसं खाया पुुरत नाही का. डाळ व्हायची, कसं जुन त्या नवं राहायचं, बी
हा का.. हं.
आता कुठं होतय, मसूरा तर कायच नाही होते. पेरल्या त्याचा बी सुद्धा निघत नाही.
हम्म. पण मंग तसच पेरायला लागत आहे वाहनी मती ना.
यंदा पेरल्यावरता एक किलो विकात आणनून तरी नाही झाले एक जाळी. तिनी झाली फार हा.
मग त्याच्यापेक्षा पेरवायचंच नाही हा हा चाल.
हा गिजो पण मंगाआ
हा ठेव ना.
सकाळ उठायला लागल आवाया जायला.
हा.
हम्म.